हा बोला
हा हा हा अनुवादी तुम्ही करता त्या वेळेला मग तुम्ही हा विचार पण अस ना की कुत्रीम वाटत
हम्
आपल्या मराठी भाषेतलंच आहे असं वाटलं पाहिजे असा प्रयत्न असतो
करणं आणि नुसतं ट्रान्सलेशन करणं याच्यात फरक आहे म्हणजे आपल्याला उपमारूप वगैरे द्यावे लागत कारण जे नॉर्मली करतो ते वाक्य तस तस पण जेव्हा कविता किंवा कथा करतो तर त्याच्यात तो गोडवा पोहोचला पाहिजे वाचकांपर्यंत. तर मग आणि त्याला काहीतरी रिदम असला पाहिजे म्हणजे जे मराठीत आपण यमक म्हणतो. तो. तसही जुळवता आलं पाहिजे तर मग ते वाचन असल्यामुळे तेवढा शब्द संंग्रह असतो आपला. आता म्हणजे मी आता काय झालं माहितीये का मराठी घेऊन एक मुलगी बीए. झालीय तर मी तीला म्हटलं कि तू मराठी घेऊन फक्त मला एक नखशिकांत. शब्दाचा अर्थ सांग तर तिला तो सांगता येई ना पण मग.
आपण म्हणतो नकोशिकांत दागिने घातले आहेत किंवा
हा न नखशिखांत म्हणजे पायाच्या नखापासून. तर डोक्याच्या शेंडी पर्यंत हा असा त्याचा अर्थ होतो.. मग तुम्ही स्पेशलाझेशन केलेलं असेल, मराठीत तर इतके साधे साधे शब्द यायला.. पाहिजेत ना पण हल्ली काय होतं, इंग्लिश मीडियम गेल, मुलाना मराठी व्यवस्थित.
हो हो हो हो आणि मग त्याच्यामध्ये. वाद होतात हे पण मी तुम्हाला सांगते खूपच काही अनर्थतो आपल्याला ते माहित त्याचा अर्थ काय त्यांला माहित नसत. तर फटकतो असत
बरोबर आणि ते लोकांना.. त्यांच आता कसं झालंय, की त्यांना धड इंग्लिश पण व्यवस्थित येत नाही, मराठी पण येत नाही. मधल्यामध्येच ते लटकत, आणि तस म्हटलं तर आप आपल्या मराठी भाषेचा गोडवा खूप म्हणजे, ज्ञानेश्वरांनी म्हटले की अमृत. तर ते पाहिज जिंके म्हणून, पण मग त्याच आता मुलांना. पाहि नाही इव्हन जर आपण कुठे गेलो ना, आता बघ आपल्या पण बोलण्या म मध्ये किती इंग्लिश शब्द येतात ब बोलता बोलता आणि आपण कुठे आता गेलो. बाहेर मीटिंग किंवा कुठला कार्यक्रम असेल आणि जरध. मराठीत बोलत असू, तर ते आपल्याला अर्ध शिक्षित, आणि वेडग. समजतात आणि जो मध्ये मध्ये इंग्लिश शब्द जास्त. तो वापरेल तो शिकलेला, आणि जास्त सुशिक्षित. असं एक गणित झालंय, साधारण पण मी शक्य तो करते प्रयत्न.
आवंडळ अस वाट शक्यता पण असते, मराठीचा आग्रह केला, पण नाही चालत.
हो आणि आपली जशी पुस्तकं आहेत, ना तशी आपली मराठी गाणी पण तेवढी. दिसत आहेत म्हणजे, आता मराठी बघितली आता एका तळ्यात. होती बतके पिले सुरेग किती छान गाणं येत आणि त्याच्यातून किती चांगला संदेश दिलाय. म्हणजे एखाद्याला जर असं वाटत असेल, की मी काही करू शकत नाही काही होप्स नाही तर. त्याला केल्यानंतर कळत त्या जसं त्या पिल्ल्याला कळत की तो शेवटी राजहंस.
म्हणजे त्याच्यातले गूर ओळखले पाहिजेत. आणि त्यास जे दुर्गुण आहे, त्याच्याकडे ज दुर्लक्ष केलं, आणि पण फेर. तशी प्रकार होऊ शकते
हो आता पूर्वी कसं आमच. चे लहानपणी एवढे मोबाईल वगैरे नव्हते, आणि टी व्हीचं टायमिंग. पण असं मर्यादित असायच, शनिवार रविवार किंवा संध्याकाळी. तरी आम्हाला आणि एवढ वेळ पण नव्हतं, ते पिक्चरच वगैरे तर आम्ही असं मस्त. वगरे झाली की, आमच्या बिल्डिंगच्या बाजूला मोठं ग्राउंड होत. मग तिथे चांदण्यात बसायचं, गोल भेंड्या लावायच्या काहीतरी. खायचं रात्रीच असं, इतकं छान वाटायचं, आणि माझ्या अ. मामाच्या गावाला तर अे लाईटच नव्हते.. अजिबात म्हणजे लाईटच नव्हती, त्या गावामध्ये आणि ती हा. आणि तिथे एक फौजी होते, रिटायर्ड त्यांच्याकड रेडिओ होत सेलवर. आणि त्या वेळेला ते बिना का संगीत मला लागायची. आमिर सयानीचा आवाज, तो किंवा फौजी भाय कि पसंत वगैरे. आणि म मराठीमध्ये काय ते अ. आंबडगोड कौटुंबिक श्रुतिका अस
हो हो हो हो हो हो हो रविवारच पण वेगळ्या नाटक ला्या त्याच्यामुळे तिथे पण हम्म.
प्रना झोपायचे सगळे, आणि तो रेडिओ चालू, आणि सगळी शांतता. हॅलो.
हम्म हम् हम् आवाज फार हे होतय फाटतय आवाज हे होतय फाटतय बहूतेक काहीतरी
नाही मग ते तुम्ही चालताय का तुमचं नेटवर्क जात असेल
हा हा आभ्यास मध्ये ज्याला बघतात त्याला डिस्टर्बन्स हा हा बोला बोला हा ह हा आता जेवणार आहे
मी म्हटलं की ते जेव्हा लाईट नाही आहे आणि रात्री असं चांदणं पडलेलं आणि ते रेडिओ चालू आणि इतकं शांत वाटायचं मस्त ह. आणि खूप म्हणजे आता हे सगळे लाल लाईट् आणि हे सगळ बाकीचे आल्यामुळे आपल्याला शांत तर ते माहितीच नाहीये सतत कसले न कसले तरी आवाज येत असत्यात कानावर पण त.. त्यावळेला खूप छान वाटायचं आणि सगळं सगळी जमा झाली की तो
अ पाच द्या. आता देणार का काय पहीला ना अंताक्षरी म्हणजे काहीच गाणी बिणी एवढी माहिती पण नव्हती बऱ्याच जणांना हा ती मराठी नाटक मात्र जोरात चालतात हा बघायचा प्रश्नच नाहीत म्हणजे मी बरीच बघते बऱ्यापैकी सगळीच बघते जे येईल ते नाही संगीत हा देवभाभी हा संगीत देवभाभी दोनदा बघितलं हो हो हो हो हो हो दोनदा म्हणजे पहिल्या बघितलं माझं समाधान नाही झालं परत दुसऱ्यांत पुढच्या राऊंडला परत बघितलं
हा हा हा आमच्याकडे पण एकच नाट्य ग्रृह आहे तर अस आलं दोन तीन दिवस हाऊसफुल होत आता पुन्हा येतो म्हणाले पण आता काय माहिती कधी लागतय
नाही एवढं लगेच हाऊसफुल होतं ते लागलं लागलं कळलं न की लगेच हाऊसफुल होतं त्यांचच करुणाष्टके पण लागलाय ना त्यांचच प्रोडक्शनचं करुणाष्टके ते पण मी बघितलं हम हम
लोक व्याख्यान बघायचंय मला त्याच्याबद्दल मी बरस ऐकलय
अ हो हा हा ते मी दुसर एक हे होत कोणतं बीग पोस्ट ते बघितलं होत
हा नाही ते फोक व्याख्यामध्ये ना व सगळं आपलं म्हणजे महाराष्ट्रा सगळ्या काल्पनि क दावतात त्याच्यात पोवाडे लावणी अ भंग वगैरे असं सगळं हा हा त्या टाईप मध्ये तस हा फक्त आता त्यांनी नाव चेंज केलं की फोक व्याख्यान नाव ठेवले त्याच पण त्याला त्याला पण हाऊसफुल ग र्दी असते आता म्हणजे त्याची तिकिट आठ आठ दिवस अगोदरच बुक होतात आणि अ म अस चित्रपट बघायला आता तेवढंस नाही म्हणजे एखादाच येतो आधी मधी पण त्या च्या वर पण ते सोशल मीडियामुळे इत क उलट सुलट वादळ उठतं की ह्याच्यात हे चुकीचं ह्याच्यात ते बरोबर आहे तर ते खूप डोकं म्हणजे भंजाळून
बरोबर बरोबर
पण नाटक बघायची जी मजा आहे ती चित्रपट बघताना नाही येत ते.. तेवढी
हम् हम
हॅलो
बाकी नवीन काय म्हणतेस अजून
नवीन आता दोन मी एक हे देऊळ बंद बघितलं देऊळ बंद दोन तर मला हा चांगलं आहे पण मला त्याच्या बऱ्याचशा गोष्टी खटकल्या मला वाटत त्याच्यावर आपला एक कॉल होऊ शकतो तो एवढा की तो देऊळ बंद एक आणि देऊळ बंद दोन ह्याच्यात काय फरक आहे हे असं माझ जो मीच म्हणजे आता मी पुस्तकांच्या वगैरे समीक्षा लिहिते पी चारच्या अशा मराठी चित्रपटांच्या वगैरे कधी लिहिल्या नाही डोक्यात येऊन गेलं माझ्या की दोन मध्ये ना भरपूर अस न पटण्यासारखं दाखवलेलं आहे काहीतरी गर्दी खेचण्यासाठी चमत्कार वगैरे अशा टाईपमध्ये पण एक होता ना एक तसा नव्हता एक तुम्ही बघितला असेल ना
हो हो एक बघितला
ते ते इतकं म्हणजे पुढे काय होईल पुढे काय होईल अशी उत्कंठ होती ना आपल्याला आणि अस एक लॉजिक लावलं सायन्सच्या दृष्टीने तर असं वाटतं की त्या राघवचं म्हणजे एक आंतर्मन म्हणजेच ते देव आहे असं एक प्रकारे होत की तो शोधतो वगैरे सगळं पण दोन मध्ये खूप असं म्हणजे बर्याच मला खटणाऱ्या गोष्टी दिसल्या की माणूस देवाला सांगतो की तुम्ही चम तक दाखवायच नाही आणि देव ऐकतो मग ते शेतकऱ्यांच्या आत्महत्या वगैरे आणि असं इन्स्टंट चेंज होताना दाखवलंय म्हणजे असो खूप मोठा गुंड जो सगळं व खत वगैरे सगल्यात भेसळ करतो आणि फक्त एकच हेनी तो चेंज होतो होतो आजकालच्या जमान्यात नाही होत तस चेंज
हो शक्यच नाही
हा तर त्याच्यातच मला ते खट क म्हणजे अस पाहिलेच चार्म होता तो दुसऱ्यामध्ये नाही दिसला उगीचच गर्दी खेच ण्यासाठि काहीतरी दाखवलं आणि कसय आता की आ आपल्या इथ भक्तीचे पण असे पंंत पडलेलेत स्वामी समर्थवाले वेगळे अं ते सद्गुरू बैठक वाले वेगळे स्वाध्याय वाले वेगळे कलावती देवींचे वेगळे आणि अजून अनिरुद्ध बाबा अजून एक कोणतरी ते पंजाबी आहे आता मला त्यांचं नाव नाही आठवत आहे अे आमच्या इथे तर भरपुर पूर वेग वेगळे आहेत तर त्यामुळे कस होत कि एक विशिष्ट या्याच दाखवलं की तो जो समुदाय असतो तो जातोच बघायला म्हणजे एक विश्वास ठेवला की सगळ्याच गोष्टी खऱ्या वाटतात म्हणजे अस झालय त्यामुळे मला तर दोन काही जास्त पटलं नाही एक मला त्या मनाने छान वाटलं म्हणजे
हा चांगला होता प्रश्नच नाही चांगलीच कलाकृती होती असं खूप वाटत हम् त बघू म्हटलं अजून काय जमलं ते न्याला
आणि हिंदीमध्ये आता मी गेल्या वेळेला छावा पण बघितला मला तो पण आवडला म्हणजे संभाजी महाराजांचा पण हे रितेश देशमुख शिवाजी महाराजांवरचा तो नाही ते पण खूप अस असं बटबटीत वाटलं सगळं
हम्म हम्म हम्
आता नवीन आणि असे येतात ना सेन्सर बोर्ड काय करतं काय माहितीय म्हणजे मुलांबरोब बरोबर वगैरे तर बसून बघताच येत नाही
हो हो हो
म्हणजे गाणीच बघितली की असं वाटतं अरे गाणीचे एवढे असलेले आहेत तर पुढं पिक्चरमध्येध्ये काय असेल
चालेल चालेल अजून एक कॉल होईल आपलं वाटतं आता दहा मिनटं झाली रात्री करू का आता माझा नंबर लागतो बगू
हो चालेल जाऊन या ह हा